हॅलो हा गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून काय नाही बघा वरुण आता देवपूजा केली सकाळी आज गुरुवार ना स्वामी समर्थांच केंद्र तिथ जाऊन आले आता घरी आहे
हा आमच्या पण घराच्या जवळके हो आमच्या पण घराच्या समोर केंद्र आहे मस्ते स्वामी समर्थाचं सकाळ संध्याकाळ आरतीला वगैरे जात अस सकाळी साडेदा हो बरे आम्हाला पण सेवा करते तेवढीच मग काय संध्याकाळी वगैरे जायचं आरतीला कधी सकाळच्या आरतीला जाते सकाळी कसं करबड असते एक च जाणं होत नाही होत पण गुरुवारी हमकाच जाते मी तिथं एक डझन वगैरे केळी नयची आपली तिथं वाटायची तिथं प्रसाद म्हणून पण वाटणार येतो आपल्याकडनं तेवढं देवधर्म घडतो
होय होय आणि आता स्वामींच जास्तच चालू आहे
हो आजकाल आता मी परवाचो माझा भाऊ स्वामी समजला जाऊनला अकलकोटला तिथून मला स्वामी मूर्ती इतकी सुंदर आणून दिली तिने मला ज काही जाणव होतच नाही कधी बोलत कायणत आता स्वामी समर्थ हम्म आमच्या समोरच मंदिरे मस्त प्रसन्न वाटत सगळेजण संध्याका
आमच्या इथून कसं जरा लांब आहे आम्हाला जायला घडत नाही कधी कधीच असं जाते फोरन सीझ हा
हम् आमच्या इथं जवळचं मंदिर असं मस्त गार्डन सारखं आजूबाजूला बस म व ब फिरायला पण खूप छान वात आणि गुरुवारच्या दिवशी खूप वेगवेगळे थोडेसे कार्यक्रम पारायण वगैरे पत ते करतात गुरुचरित्राचा हो मी स्वामीचरित्र सारामृत तीन अध्याय अक्रमाळी वाचते कधी पु्हा अक्रमाळी करते कधी तीनाथ देव असते कधी गजानन महाराजांचे पारायण करते
मग ते आता पाारयन चालू असताना जर आपलं भाऊ बण किंवा काय काय तर असं हे झालं तर ते पारण कंटिन्यू करायचं का काय करायचं असं घडलेलं एकदा माझ्या बहिणीसोबत ती पाऱ्यांला सारामृत काय तरी ते वाचत होती आणि त्या भाऊ ब कोणतरी अचानक वारले
हा नाही मग त्याच आपल्या आपल्या हातात काही नसतं ते ते आता मा नसल्या तर आप का मुद्दाम थोडीच केलं असते ं काही नस ते एका बाजूला ठेवून द्यायची नाही नाही बंद करायचं ते बंद करायच मग ते तुमचं झाल्या्हापी करायणतक पड असत चालत नसत मग वाचाय आणि पु्हा कोणाला लेकरू बाळ झालं तुमच्या नाटलकांमध्ये तुमच्या भाऊकीमध्ये ते पण वृद्धी वगैरे असत त्याच्यामुळे चालत नसतं तेनी मग पाराने तर काही नाही पार्यां ना ण तीन दिवस समजा कधी संकल्प करून घेतला असतो मला तीन दिवस गजानन महाराज करायच बा कोणी संकल्प घेतला राहत मग कोणी कोणी काय करतं दुसऱ्यांचे गुरुजी वगैरे बोलून त्यांच्या पूर्ण करून पाठ घेतात ते असं पण असतं कोणाला खंट पडू नये म्हणून असं समजा असं पण करतात कोणी कोणी म्हणजे गुरुजी वगैरे बोलवायचे आणिुरुजींना बोलून म त्या हे मी असा संकल्प घेतला होता म्हणायचं हे माझं पारायण पूर्ण करा म्ह ते पूर्ण करून देतात आपलं पारायण आणि नाहीच झालं कोणी नाहीच भेट मग आपण काय करायच देवाप हात जोडाची माप े त संकल्पेऊन मग तुम्ही पूर्ण करायचं ते
अस ते तिला समजतच नव्हतं काय करायचं म्हण ह
गजानन महाराजांचं कसं सात दिवसाच पारा आहे नाही ना कधी अ ते ते सात सात अध्याय असतात कोणी कोणी तीन तीन अध्याय असतात कधी तीन दिवसाचं करतात णी सात दिवसाच करतात मी सात दिवसाच केलेलं आहे कारण तीन दिवसाचा लोड पडतो वा तुम्ही कर का नाही गुुचित्र व ला त्यावातात घ्या लागतात आणि सात दिवसाच करायच म्हटलं तर मग असं तीन तीन अध्याय घ्याव लागतात असंय त्या पोथीमध्ये सगळं लिहिलं असत असलं आपलं
हा हा हा मी फक्त त्यांनी गजानन महाराज घरी बसूनच लग्ना आधी केलेलं आहे वा हा घरी बसून मग ते त्यानंतर ते वायला पण काहीतरी लागते ना ते पण
उद्यापन वगैरे उद्यापनाच एवढं काही नसत त्याचं आपलं आपलं घरी या कधी सवाशणी वगैरे बोलून पण थोडस कलं तर चालत ज्याची त्याची इच्छा त्याच काय एवढं कडक हम्म हम्म हम् स्वामी समर्थांचं कसंच कस स्वामी चरित्रसारमृते छोट पुस्तक त्याच कस रोज तुम्ही तीन अध्याय वाचायचे ना अक्रमाळी जप करायचा बस ना अकरा माळी जरी नाही झाला आपल्याला एकराांमुळे ह्याच्यामुळे तर तुमही एक माळ जरी ओढली तरी जरा वेळ वगैरे कधी भेला तुम्हा आज मला टायमिंग आहे अस म्हणट मग त तुम्ही करू शकता आकरा माळी जप असं तुमच्या जितकं शक्यल तितकं तारकमंत्र मंत्र म्हणू शकता तुम्ही स्वामी समर्थाचा तारकमंत्र कोणाकोणाला पाठ सुद्धा आहे कोणी कोणी पाठांतर असल्यामुळे सतत चालू ठेवतात म्हणणं कोणी नामस्मरण करत राहतं गुरुवारचं मग काय आज गुरुवार अस
अ गुरुवार मी आता नाही करत तो लहान असल्यापासून
हो हो
आहे नंतर आता थोड वेळाने हम्म गुरुवारी पण छान वाटतय प्रसन्न वाटतय गुरुवार
हो गुरुवारची पूजा वगैरे करते ना मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये पण ते गुरुवार पूजा वगैरे राहते ते कलश वगैरे मांडून हम् आ मार्गशिष गुरवार करतो कधी चार येतात कधी पाच येतात बघ
होय करतो ना आमची आम्ही
होय काय नाही आम्हाला पण आवड आहे सगळं करण्याची करतो आम्ही जेवढं घडलं तेवढं करते बघा मी...
होय आपल्यामुळे जेवढ होतय तेवढं करत राहायचं.
होय मग काय? मग अजून काय विशेष
आणि काय नाही निवांत..
थोडं पोर शाळेत गेलं तर थोडं टायमिंग तरी भेटतो काहीतरी करायं हे ते... करायच म्हणल्यावर मुलं घरात असते की होतच नाही काय करण...
होय.
हो.. मिस्टर किती वाजता जातात तुमच्या म ऑफिसला वगैरे...
त्यांची तीन शिफ्टमध्ये असतात.
अच्छा असं आहे.
हा बदललं तर दहा दहा दिवसाला बदलते आता दुपारी जातात. दुपारी गेले की रात्री बाराला येतात.
हो...
तुमचे...
हम्म आमच्या सकाळी दहाला जातात संध्याकाळी आठ नऊ वाजताात त्यांना यायला कधी.. कधी जास्त काम असलं तर मग दहा वगैरेच वाजतात असं नाही तर कधी झालं तर मग आठ.. पर्यंत येऊन जातात घरी कामावर डिपेंड आहे कधी बाहेर गाव जावं लागतं त्यांना कधी मग... आ म्हणजे आपल्या कामानुसार समजा अस. सकाळी दहा ते सहा आठची टाइमिंग खरं तर जास्त काम वगैरे असलं दहा वाजता. आत्ता यायला घरी बाकी...
हा हा हा...
हम्म मग आता काय चाललंय अजून विषय.. हो माझी मावशी शिरोलीला शिरोलीला मी महिनाभर होते माझ्या मावशीकडे.. कोल्हापूर जवळ मग रोज.. संध्याकाळी त्यांच्या गाडीन जातं कोल्हापूरला वगैरे कोल्हापूरला दररोज दर्शन घेतो देवीचं तिथ... पावसला गेलतो एकदा आपल्या... नाही हे पन्हाळागड पन्हाळागडला हा तिथे जाऊन आले. ते बघितलं बाजीप्रभू चा पुतळा वगैरे तिथ छान मला ऐतिहासिक गोष्टी बघायला खूप आवडतात. ते बघून आले पण ज्योतिबा मंदिर राहिलं होतं बघायचं. ते काय पावसामुळे आमचं राहिलं. हो थोडा पावसा त्याच्या गेले होते मी ते मग का नंतर जाऊ म्हंटल तर.... पुन्हा राहिल तर राहिलच ते बघूनच राहिल माझं... पाहचय मला ज्योतिबा पण फक्त आंबाबाईचं महालक्ष्मीचं दर्शन झालं आता... पण छान आता सोन्या मही बसवलं की...
सोन्याचा कळस बसवलाय आत्ताच बसवलाय गोव्याच्या.... का भाविकांनी बसवलाय हो ह सव्वा किलो काय.. काहीतरी असं.
हम्म असं नवरात्रात तर तुमचं तर नवरात्रात दर्शन होतच नसेल तिथे...
रात बाहेर पडतोय तरी पण... होत नाही दर्शन एवढी गर्दी असते.
हो ते आहे आणि कस नवरात्र असात बर्याच जणांच कुलदैवता असल्यामुळे शक्य गर्दी ह प्रत्येक देवस्थानाला गर्दी ह आहे आणि आता तर ह्यांना नवरी वगैरे लग्न वगैरे झालं की जोड... नवरात्राचे उपास हेच असं अ भाजणीचे पिठाच वगैरे खातो आम्ही सकाळी म्हणजे... समजा भाजणीचे पीठ... करायच त्याची थालपीठ लावायची. कधी उसळ, कधी शाबुदानाचे वडे... कधी बटाट्याचे कीस वगैरे कधी वेपर्स असंच खातो.
आमच्यात असं नाही काय खायचं, आमच्यात फक्त फळ ते पण टायमिंग आहे त्या टायमिंगलाच खायच जर ते तुमच टायमिंग आणि आपल्या घरीच फक्त खायचं त्या टायमिंगला जर तुम्ही कुठे बाहेर असला, तर नाही खायचं
म्हणजे पर अन्न चालत- मला
नाही आपल्या घरीच खायचं आणि ते टायमिंग मध्ये आहे आरती झाली - कि त्यावेळी तीर्थ घेऊन - अ मग तुम्ही चहा पिऊ शकताय ते पण एकदाच प्यायचा त्यानंतर एकदा तुम्ही उठला की परत नाही हे करायचं
आता ते कसं द्यायची त्याच्या घरची पद्धत वगैरे राहती. हम् हो आमच्याकडं कसं आहे आमच्याकडं - काही नइ भाजनिचं पीठ वगैरे करून ठेवो भगर त शाबुदाणा त्याचे भगरीच पीठ वगैरे करून ठेवलं की त्याचे थालपीठं कधी तुम्ही म काही पण असं - म्हणजे उसळ कधी जे वाटले ते खाऊ शकतात नऊ दिवस - उपवासाला ते पण जेवण करायचच नाही. हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्
मिठान बनवलेलं काय खायचं नाही आणि संध्याकाळी सकाळी एकदाच - फराळ करायचा त्यानंतर नाही.
हम तुमचं कोणतं कुलदैवत हाय?
आमच भावेश्वरी आमचे गाव ग्रामदैवत हाय.
ग्रामदैवत हो असतं ग्रामदैवतच आमचं माहूरचच पडते आम्हाला मग माहूरच्या वगैरे पौर्णिमा- वगैरे कराव लागतं सहा पौर्णिमा असत सहा नसतात आमच्याकड कसं मग सोहळ्यात स्वयपाक वगरे करावं लागतो ते हम् आमचं कडक आहे थोडं सोळ्यायचं वगैरे हम्म मग पूर्णाची पोळी वरण भात भाजी माऊरच्या देवीला पूर्णाची पोळी खूप प्रसिद्ध आहे माऊरच्या देवीचा आवडीचा पदार्थ म्हणजे पूर्णाची पोळीचे पूर्णाचे पूर्णाचे दिवे करावे लागतात आम्हाला
हा हा
ते सहा पौर्णिमा आम्हाला हे करावच लागतात मग लक्ष्मीचे मण आपले
आमच्यात श्रावण शुक्रवारी तसं करावं लागतयं. आरतीला हा पूर्णा दिवा करून त्या दिव्याना आरती करायची पूरणाचे मुटके ठेवून.
हम्म.
हम.
आमच्याकडे तसं हेचच आहे म्हणजे श्रावणामध्ये काही नाही ज्येष्ठ गौ गौरी म्हणून बसत नाही का ज्येष्ठा गौरी हा ज्येष्ठा गौरी अस जेष्ठा गौरी आमच्याकडे गणपती नाही ज्येष्ठा गौरी म्हणजे ज्योतीचा फोटो ज्योती
हा हा हा
आमच्याकडें म्हणजे तांब्यामध्ये जवारी भरून ठेवावी लागते जवारी वगैरे भरून ठेवली ना त्याच्यामध्ये मग चार शुक्रवार त्याची पूजा करायची आघाडा केना दुर्वा वस्त्र माळ वाहून मग नंतर ना मग ते महालक्ष्मी च्या दिवशी आम्हाला त्याच आंबिल बनवाव लागत गौरी गणपतीच्या दिवशी त्या ज्वारीपासून हा त्या ज्वारीपासून मग गौरी गणपती दिवशी आम्हालांबिल बणून त्याचा नैवेद्य लक्ष्मीला दाखवा लागतो गौरी गौरी गणपतीला
हा.
आस आहे आणि ते हा वेगवेगळं त्याला मग आठ दिवे कराव लागतात. पूरणाचे कोणी शिऱ्याचे दिवे करतात कोणी गुळाने अ शेंगदाण्याच्या कुटाचे दिवे करतात आठ दिवे करून त्यांनी आरती करायची त्या देवीची शुक्रवार श्रावणातल्या चार शुक्रवार होय आता कस ज्याच्या वेळे च म्हणजे त्या दिवशी एखादच पूरण झालं तर पूर्णाचे करावेच लागतते समजा पूर्ण एखाद्या शुक्रवारी नाही घालून झालं कोणा कोणाकड चार शुक्रवारी पुरण घलावं लागतं. आमच्याकडे तसं काही नाही अ शिऱ्याची चालतात पुन्हा शेंगदाणा लाडूची चालतात. पुन्हा एखाद्याच त्या शुक्रवारी एखादा सण आला नागपंचमी काही तर त्या दिवशी आपण पुरणाचे दिवे घालू शकतो त्यांना करू शकतो अस हम् आणि या वर्षीतर आता मला वाट आता नागपंचमीने हे काहीतरी एकच आलय वाट
नागपंचमी पण कोणत तरी सणा दिवशी आले काय
दोन सण आलेत बघा आता, यावेेळेस लोड आहे सध्या आता.
हा हा हा
बरोबर आहे. तुम्हाला किती किलोमीटर पडतं म्हणे कोल्हापूर
कोल्हापूर तीस किलोमीटर
जवळ ये तुम्हाला आ तर मग गाडीवर पण जाऊन येणं होत असेल
हम्म
जाणं येणं म्हणट तर होत. हम्म जायच म आधी मधी कधी शुक्रवारी हम्म हम्म हम्म हम्म
आता काय आता सोमवारची वट
हा वटपौर्णिमा सोमवारी आहे
मग काय
हम्
तुमच्याकड खंडोबा वगैरे पण आहे का
खंडोबा नाही ज्योतिबा आहे आमच्या घरी.
असं आहे का?
हम्
ज्योतिबाचा असल्यावर तुमच तिकडच भागातल आहे. हम्म हम्म हम्म हम्म मला वाटतं सोमवार आणि, हो हो चालेल चालेल. हम्म हम्म